काय चालू हाय?
अरे देतावर घ्या पटापटा कॉल करून आन बोलून.
होय बोलून राहिले नव्हे, आता बोला ना.
हावना, हावना. मग पटापटा करून घ्या म्हणलं सगळ्याला आता.
नाही नाही बोलून घ्या तुम्ही आता एकदा.
हा काय चालू हाय आज? काही नाही म जायचं होत मळ्याच्यात. रायला पण नाही गेलो, हाव ना मग.
बरं आहे दिवसभर आराम केला, झोप घेतली. ते केलं आणि आता संध्याकाळच्या टायमाला चाललंय कौंत नाही काहून जे या कामावाले बाया येतील, ते तर मग आम्ही जपाबाई, किती काम केलं. हे केलं, ते केलं, असं केलं बाई. पाह बाई मी आज दिवसभर उपाशी बाई, असं सांगायला आहे ना?
काय रे झाल की, कोणाला दाखाचं नाही.
मग, आर कोणीतरी नजर ठेवीन ना तुमच्यावर.
कोण नाही दित, मला काही कोणाचं येणार नाही. काय आतातरी काय करणार हाय मला.
मी म्हणन, का बाई काय चाललेय सासूबाई आता? संध्याकाळचा टाइम झाला, मला घरी जायचं. लगी सासूबाई मळ्यात निघल्या.
म्हणल्यात म्हणलं काय फरक पडल?
म्हणलेत म्हणले, म्हणजे अ पण टाइम कोणतं हाय आता, संध्याकाळचा टाइम आहे, संध्याकाळच्या टायमाला कोणी मळत जातं का?
आणख ऊन लागत नाही, वा वार लागत नाही.
वारं सुटेला, आता वारं जास्त लागतं आता.
हा आता पण मग हे वार किती मजाचं हाय?
हा संध्याकाळचं वार घ्यायला जात काय मग
ना म
नका संध्याकाळी वारं घ्यायला आता.
मग काय होतं?
सर्दी गिर्दी व्हैन
नाही, नाही घरी घसून घी तर व्हायचे असली त वती
कायच घरी बसल्यावर निवत जरा हवानी लागत
नाही, नाही वातावरण बदलल्यावर लागती तचण
बाहेर निघल्यावरच लागण ना वातावरण बदललत
नाही बाई लागती अशी बी लागती
हा तर
हम्
पाहा बाई मग नाहीतर बर लागन दवाखान्यात तुम्हालाच म्हणलं आता जाऊ नका
नाही, नाही आताच जावं लागेल ज शिक
नाही मग दावाखान्यात गेलं का मग लावासलय मग मला येतो शंभू बया
नाही बाई नाही ते काही शॉट
कोकला येतोच कोकल्याने पोट दुखतच लय पोट दुखतय माझ
काहीच नाही मत खायला काय तुमच्या मळ्यात
मला सर्दी झालती बा भाई मला ल झालती सर्दी हा त्याच्यामुळे सांगून राहिली मी आता मल झाल ती तू मला दख होऊन देऊ बाई
ना व्ह
तुम्हाला सरी झाली परत तुमचे हाल दाऊखान्यात घेऊन जाणार
म ते आहे नाही ते आहे म्हणा
मग आम्ही ना अस पाऊसच येत होता
नाही आलो अस तुमच्या माळ्याकडं आम्ही पण खायला काही नाही तुमच्या माळ्याकडं
आमच्या मळ्याकडं का ह ना काम आहे ना
कोणअची जाम आहे तुम्ही लावेल काय बया यावं लागत मग चक्कर मारायला
आव एक सोडून दोन झाड ये जाम दोन झाड आंब्याचे जांब खात्या का आंबे खात्या का जांभू येरच बी
अत का अंबी येल का तेला मत्याल का अंबी येल का
आंबे का लागले होते पण खाल्ले हो वन्यरायण आव ती वाण्यारं एड्यान कर त्यात इथ
हा होव का घरापशी आहे का तिकड. नव का बरं सगयला ऊट हे थोडं थोडं
आवळ्याच आहे, लिंबणीचं झाड आहे लिंबलेट करून पिऊ
बाई, बाई, बाई बरं आहे सगळं आहे मग
नाही मग लागलत कडीपत्ता न्या कढीपत्त्याच झााडे नाही मग आमचा देवप्पा कशी आहे कडीपत्ता
हव का
हा
नाही कडीपत्ता ती आहे आमच्या मळ्यात
हा बाकी काही लावलं नाही ओ भाजीपाला, कोथंबीर अ पालकाची भाजी ते कहीच नई टाकल
काउन नाही टाकलं मग
टाकात टाकत चाललं पण पुढं लाव ना उढं लाव ये दुसरं काम आवर.
ह भाई काहीच नाहीव माणस सगळी सोयाबीन घालून दिली.
मग सोयबीनच्या अस ध्यान टाकुन थोडं बाहेर काढ ना.
सयबींच्याच्या ते डवर्या आणि तिच सगळं टा मोडून टाकतील.
नाही थोडंफार मध सुटेलं असल तिथं लावा कुठ तरी जागा असेल ना.
सुटीला म्हणजे काहीच नाही आमची वावरं काही असे नाही एकदम सरळ सरळ वावरले.
ह हा अ का?
कोणी इकडं असं, काकाचं काम नाही काही नाही.
आमच आहे व्यवस्थित पण त्या भाजीपाल्याचं पण त्याच्यात आता गोबी लावेले काही. च मठे लावेले पग तिके थोडं थोडं बारीक का खचत नाही जमट ना.
नाही वेटायच टाकून देत. अर्थ माणूस बी काहीच नाही लावून देत, उडीत नाही ईन मूग नाहीन काहीच नाही.
बाय आम्हाला तर मुग आणि राहीन, उडीद आणि काहीच नाही.
अहो ये इतके बुळूबुळू करते तिकडे लावलं ना तर. दांगोडा करत्या आणि एक साल लावलं तर तोडाला निजवून गेलं त्यानी.
ह का, नहीं ओ लावएला लागत ते दाळी मेद्ग होत. तर ते होतं अ मुगाचं.
अहो आमच ति आवडत नाही ना ते म्हणून ती लवूनबी देत नाही.
मग आमच्या सारख्या पुरत तर टाकहज निदान आम्ही आण अन जाताना बाई. तू म्हणी आवडत.
तुम्हाला आहे का टाईम आहे एक तुम्हाला खायला टाईम नाहीेत ते तोडून आण लावायला टाईम आहे का.
ह ते कधी तरी आलं चांगलं तर माणूस टाइम काढीतो. नाही जर आलं तर मग कस का टाइम काढी.
हा कायच चांगलं झालं तरी. वे कोनी अपले कोणाचीड. खायला सुद्धा टाईम नाही म्हणलं तुम्हाला तर.
खायला काही नाही पोटाला खाल्ल नाही तर कसं काय जमन खायलाच लागन कामासाठी.
आता मी बाभर आराम करू राहिले तुमचं चालू आहे.
तुम्ही आता काय ये, आराम करा चे दिवस ये तुमचे मातार झाली तुम्ही जराशा.
आ ना अम्. हा हो ना भाई.
ग आता आम्ही काय येऊन आत्ता शिकत कुढं कामाला लागलो.
हम्म.
आता का येऊन पुढे नाही थोडं फार करू तुमचे लोक येऊच तर.
म हा हो आ गेली सारी जिनंद की आमची.
मग तुमची वय झाली आता, किती गेलं तर काम जापत नाही काही नाही.
नाही मग आता वयामान तसच होत.
मग दम लाग होतो. गुडगे दुखत्या, हातपाय दुखत्या थंडी बाजून येतं. ती आंग सोडून तापन येऊन जाती.
अरे बाबा वयामानान सगळंच होतं ना मग.
मंग.
हम्.
आता आमच काय वय हे का? आ
तुमचं तुमचं कस आहे आता नवीन रक्त आहे अजून.
नवीन रक्त मग कामाला आत्ता शिक लागलं ना हो त्याच्यात बी आम्ह तो हे दुखतं ते दुखतं.
पण मग आता सगळं ऊन पडलं ना, हो काय आता करायची गरज नाही राहील काही.
मग तुम्हाला आता कराचीच गरज नाहीे.
सगळं पद्ध. घरदार सगळे पद्धतशीर झाले आता.
हा मग आता झालं ना तर किती काही घरास काम थोडं राहिल.
हाव ना मग पण म आता करावच लागल ना.
जाण आता ठोक ठोकती का याचं लय दणदणाय कराय लागली.
मळी काय जो आमदा आम्हाला खरंच लय जोमान माळ कराच होत ओ.
हातपाय दुखत्यान, हे दुखतं. आन कायम माळव करता का आणि?
तुम्हाला सांगती घरी आराम म्हणून माणूस तसं कर तर एकदा लावेला असलं ना पळायच लागत.
मग
आणि त्या टायमाला दुखदबी नाही अहो काही.
नाही पैसे येत असन त्याच्यामुळं दुख
आओ खरंच नाही दुखत आता मला अनुभव येईल ना, काहीच नाही वाटत ना अग किन हाऊ येते माहिती हाय का?
हा मगं ते वैच भाण नाही राहत ना पैसे यायला लागल्यावर.
मगं कीती कपाळा वाटत आज. कय आज किती पट्टी आली उद्या किती पट्टी आली. बाई त्या पट्टीच्यानं आता लई उरकळत माणूस.
हा दहा हजार झाली, वीस हजार झाली.
एकच व्हती बाई तेवढे.
हाव म
कधीकधी लक्की ड्रॉप सारख हाय ते.
हा लगे चांगली लागलीत, लय लकी लागु जाते आहे ना. मी तर म्हणते, तुमला तर ना वय वयच्या ज्याची म्हता शमतेती मला खरा वाट ना आता. लगे काहो सुना करू राहिल्या बघा आपल्या, सुना करू राहिल्या मग आप
काही झालो काय म्हातार येड्या वाणी कर्त्या.
पण काम कामाचा फरक आहे ना हो.
आं काय म्हणता किती कर कामं करायचीये.
तुम्ही हम्म तुमची वहिनी राहत, मग हायब्रीड खाल्लं काय पण बी तुम्ही?
आओ माणूस थोडस दुख न्याना आतुच होत.
हा अ.
मग शरीराची थोडीशी फाडतोड झाल्यावर होतच.
मग आता ते शेरीर रे. वस्तू मोड थोड होती हा ते शरीर हे इतक.
मोडतोडीला काही मानीत नाही पण फाडतोडीला ज्यादा आता हे होता ना म्हणून.
हंम्म ते
मंग आता के एवढा गोडा फाडेला असल्यावर जरा हेच होतं.
मग. व वस्तू आणि थोडी इकडून प्याचाच तिकडून. पॅक असं कुडबी घालाच. तेव्हा आपलाच जीव आपुण जपिला तर आपलंच कामा येईना आपल्याला.
तेच आहे पण किती जपा काय पुुरतं तर करणच हाय ना. झोपून काय करते?
मंग आता खायपुरतं कर नाही तर मग आता घरातल्या घरात करते नाव तेवढं स्वयंपाक पाणी.
बई तेवढं काय लय झाला एवढ्या मोठ्या शरीराला.
मंग तेवढंच आहे जेवढं आता एवढं फडेल पुढेल तेवढंच लय झाल.
नाही हो आमही आवला खर पैसा मुळे हारलो नाही का आम्हाला
तुमी हातानं दैनं करत्या म बघ विसरून या, ते बराबरी कराला का मग ते, वनार नाही काय जादा.
सुनाव्या करून देतीन का माय.
हम्म तुम्हाला वाटत नाही सुनायला पळा सगळीच तुम्ही तर आमच्या आधी पळा दिला ग घ्या की.
हा बाई तुमची गाडी वाजयची तवा, आम्ही कधी कधी तर तोंडातईल नाही राहात.
हम्, कधी कधी तर मग माळव करीत होते. कधी कधी की मळ्यात राहत होते आमच्या आधी.
हो मंग आता.
बा बरं खरं, खरं बोललं तर कसं झालं आता.
मग आता तुम्हाला माहिती, माळव्याच्या टायमाला कसं राहत.
मग आम्ही तर लै माळव एवढं, करून बी आम्ही बाराला जातो वावरात. नाही मला करून द्या, बाराला वावरत जातो. तुम्ही मत लगेच.
नाही बा मंग कसं जमन मंग ते सडू घाल नाही.
नाही नाही सडत नाही काही, असं स -सडलं असत साऱ्या लोक. तेच केलं असतं. उठले म्हणजे, ते बिना खाल्ल्या पिल्याचेच पळाल‌ अस
अरे, बाबा मग बारा बारा वाजता गेल्यावर, मग स- बारा वाजता गेल्यावर सडनच ना ते.
बारा वाजता गेल्यावर कस, कस सडण.
मग आता बारा वाजता गेल्यावर, तवर दिवसभर किती काम होत मंग.
ऑनलाइन हे बारा वाजेला गेलं का आपल्या मनावर राहतं ते काम किती करायचं किती नाही.
काही नाही बाई तुम्ही उघं या तर माजं ये, म्हणून वाटत आमच्या दोन डोकेकून किती खोद.
तुम्ही पहा नाही तर, बारा वाजता जाऊन बी ते काम होत.
नाही बाई काही नाही म सकाळी रा शिकणं उला गेला क मग ता येईल बरं काम होत किती
बाई किती बोर होऊन जातो, सकाळी नऊ ला जायचं सात ला जायचं.
बरं होतं पण मग जर शिकटीऐकला बी तरी तेवढा वाचपा काडीतेन माणूस.
हम्, नाही बाई ते जादा ओर लोड वाटत काम आम्हाला तर लै वाटतं बा.
मग तुम्ही का, उशिरा जाते का.
मग आम्ही किती उशीरा जातो, बारा वाजले कधी कधी.
आव का
जेवणं खावणं घरच, धुणं भांडे सईपाक.
इकडं कोण जातंय सकाळीच.
हां.
इकडं च्या मायामध्ये कोण जात‌ असतं. कै सा आलते.
ती करते. मया मधी नाही जात, बाई आम्ही एवढं.
हम्, आता मला दिसतं, तवा कवा जाते.
ते मग बारा वाजता ते, नवता जायला आहे ना तुम्ही. तेव्हा फक्त उठून निस्त ब्रश बेश करते. आम्ही तवा जातो.
ह ह ह ए कला आहे बाई.
कला खायची आता, तू म्हजे खराय ते सांग.